हॅलो हॅलो बोला
काय करतीये
काही नाही रे बाैटेली तू क्या कर रही
काय नाही.
जेवन झालं का.
हाव तुमच तुझ.
हाव झालं रे.
हाव का काय खाल्लं.
का म्हण.
आं
काय म्हणले.
काय खाल्लं.
हा हा जडी
किचर गेल त काय
हो रे
होा का मम्मी गेली का आम्हाला
नाही ना मम्मी तो मम्मी झोपली आहे मम्मीची तब्येत खराब आहे
हा का बाजारला जायचंय.
काय चालूय तुमच.
आ.
काय चाललय मग.
काहीच नाही तर.
काही नाही पा काम चालूय.
काम नाही झाला का.
अ
काम नी झालं.
नाही नाही अज काम नाही जात काम करायचं आहे.
हो का आमचं पण पडेल काम.
ते बोल
आ
रारली
इप
आज आवाज कोन येतोय खर खर.
आता इव राहिला का.
हां
ह गमी, हेड फोन लावले ना.
आं
हेड फोन लावेल हे हेड फोन.
होव का.
हा.
आवाज नाही येतय तुणी आणि. आ
आता इव राहिला.
नाही ग त्याच खरखर वाझू राहिल.
आता इव राहिला का इव राहिला का.
हा
खड इव राहिला.
आ
का खडखडी इव राहिला.
नाही नाही आता इव राहिला.
रोजगारात बडे काय आज.
हा ग.
हो का
हा पाय लागता
हा पाहिलं ना
हो का
म्हणूनच म्हणते नाला म्हणते का
हम्
कॉलेला
हा का.
आता येन ती.
येन का.
हो
काय भर तुमचं चालू करून दिलं मी
चांगलं झालंय मग
हा
किती आले तुला
तेरी मलाय क
आं
हाव का
हॅलो
हॅलो काय नचत नाही केली हॅलो
झालं काढबीट ना करू काहीच खटपट न करू
हा
वेलो ब फठ दज
काय मानली
एक दोन दिन बाला पैसे आहे
कोणाच्या.
हा येव आला अगं नाही माझे हेडफोन डिस्कनेक्ट झालत ग
हा बोल
अ ब्रँडडेड केली अगं माझं पड पण डिस्कनेक्ट झालतं
बरं म्हणून त्या नव्हत येत का
हा ना मला मी बघितलं स्नी वरती मग आता बघितली
होव का
हा
काम झाल
कायच बाई चालू आहे ना
म मी झोपे लेकाा ना
आऊ को मम्मी तब्याेत करन
दावखान्यात जायचं होत ना
हा ना म्हणले तिला पण तीिकही गाणी
हो कते आहेगली का बदला
हो गि मायनक तरा अभय म्हण एवडि
ह लवकर ग ना लवकर येत मग ैरी बसायला
जायची लवकर येत लंचा लेट येते हो
आं.
अगं पडले ना ते.
त्याला नाही करीत ग फोन.
कोणाला?
साक्षी वहिनी त्यांनला.
त्या कुढं गेलं काय माहिति.
घरी तर आहे ना.
नाही ना गाडीवर गेला कुठतरी आत्ता बसून.
हा का.
हा.
गेल्या असन ते त्यांना जायचंच होत कुठतरी.
काय लग
काय नाय कुठ जायचं होत त्यांला नाही तर वावरात गेल्या असन मग.
आं.
म्हणजे सागर भाऊ गेला का ते पोरग गेल.
सागर भाऊ गेला ना.
हाव का, आ.
म.
च चारायचं एक काय घर.
आं.
तुला चारायचय.
काय माहित मम्मीन काय सांगितलं तुम्हाला साराचंय घर साराचं आहे काय?
हा का.
हा.
मम्मी कामाला नाही गेली का आज?
आज बुधवार
आज,
हम्म ते दादला ते पुस्तक वह्या आणायचे आहे ना म्हणून घ थांबली नाय जाणार होते आत्ता बाजाराला.
दाद्या भला शाळेत जातू लगेच पुस्तक न वया आणायला.
हा.
दादा कुठ बघे एवढं शाळेत जातो.
तेच ना.
हा लाईक त्याच्यासाठी कामाला गेला त्यो.
कधी?
दोन तीन दिवस.
हा पुस्तक न वया आणनायला.
आहे बरं
आं
बरं आहे
हा
ला पा म्हज येला का कामालाे काय केलंय?
हम्म.
एवढे कोण भांडे पाडून राहिले ग मला म्हणत होती.
अगं भांडे नाही पाळी ते काय पांदे जमा करते मी.
हाव का.
अ.
मला वाटलं भांडेच पाडून राहिली.
नाही भांधी चांग फडते
ह
म
ना पाणी बी नाही आलं
हॅलो
नाही ना
कधी आता गावी पती पाणी
कधीता चाल क
फणीस नाही आवाला
आम्हाला बि नाही ना पाणी
हम् त्याच दुसर ताकीद पाणी होतं तेच आणून दिलं मम्मी ना
पाणी आलं म्हणून
हा
अरे आम्हाला ह व पाय
् काय म्हणते अर्धी टाकी होती बर क ती खची
हम
तर ती सांधून दिले नाही ताकीत पाणीच नव्हतं ती पाणी ताक्या मध्ये पाणी लावलं तर तीपणा जललास पण केलू
अरे आमचं आमचं नळायला हयचय मग
आमच्या पण चालू होत आता पण गेलं ते पण
केल
हा ते पण चालूत
काय ह पु हॅलो पालक मुख्य